हा ताई नमस्कार बोला. काय चालेय चहा वगैरे झाला की नाही
हो चहा चहा झालं सर्व झालंय आता स्वयंपाकाची तयारी मुलांना क्लासला आणायचं सोडवायचं
हा हा हा क्लासला गेलेत मुलं की नाही अजून
अ क्लासला मुलं गेले दिवसभर चालू असतं त्यांचं येणं जाणं. त्यांना सोडवून सकाळी दोन मुलांना वेगवेगळ्या टाइमिंगला सोडवायचं दोन मुलांना वेगवेगळ्या टायमिंगला आणायचं
अरे बापरे! भरपूर तुमचं काही काही चालू असतं.
परत क्लासला पाठवायचं कराटचे पण क्लास लावलेले आहेत
हा हा हा हा तिथं फी वगैरे क कशी आहे कराट्याची.
फी आठशे रुपये फी आहे एकाची आणि ड्रेसची. तेराशे रुपये ड्रेसचे आणि बेल्ट वगैरे. नाही तो मी. कंटिन्यू लावलेले आहे महिने वगैरे नसतो असं म्हणजे त्याचे बेल्ट असतात ना. व्हाईट बेल्ट, यल्लो बेल्ट, ऑरेंज बेल्ट, ग्रीन बेल्ट, ब्राऊन ब्लॅक ब्लॅकचे पण खूप प्रकार येतात ब्लॅकमध्ये पण दहा बेल्ट असतात आणि प्रत्ये प्रत्येक बेल्ट ला तीन तीन महिने लागतात करायला.
हो का? हा हा.
तीन चार महिन्यांचं त्यांच्यानुसार असतं तीन तीन महिन्याला एक एक बेल्ट होतं. माझ्या मुलीला मी आत्ताच लावलेय कराटे कारण की, इकडे मला लेडीज ट्रेनर कोणी नव्हतं ट्रेन करणार तिला. तर तिचं सिनियर के जी पासून चाललं होतं. आई मला कराटे लावायचेय पण सर्व कसे होते मुलं वगैरे नाही असे शिकवणारे. त्या हातात कळी वगैरे घालून वगैरे ते नको योग्य नव्हतं वाटत मला आता आमची ते जवळ. छान टीचर भेटल्या योगा टीचर. ते कराटे टीचर मग दोन्ही पण लावून दिले मी तिला.
हा ह ह छान चांगली गोष्ट आहे ना.
ती साडेचार वाजता स्कूल मधून येते खूप लेट होतो स्कूल मध्ये न्यायला सका. सकाळी आठ वाजता जाव लागत खूप मग त्या. स्कूलमध्ये दमून जाते ना आणि ते सारखं सारखं. अभ्यास आणि इकडे आपल्या सिटीमध्ये तर कोणी खेळायला पण भेटत नाही. मुलांच माइंड फ्रेश होण्यासाठी मी काय करते त्यांना कराटे क्लासला म्हणजे जेणेकरून. कम्युनिकेशन मॉडेल त्यांच. एक्सरसाइज पण होईल कम्यनिकेशन वाढल त्यांचा संवाद. वाढल्यावर त्यांच्या मनातली भीती वगैरे जाते स्टेज डेअरिंग वगैरे.
हा.
उद्या काही बिझनेस मध्ये उतरवलं ते करता आले पाहिजे त्यांना आता हे. कार्यप आपला प आहे डिजिटल मार्केटिंगच मला. मला पण भीती वाटायची फोनवर.
हा.
पण आता. अ तुमच्याशी बोलून वगैरे थोडं थोडं होऊन गेलं. तर हे. त्यांनला लहानपणापासूनच भीती निघून जावं, म्हणून जेणेकरून मी लावल, एक सर्व क्लास.
हा हा, चांगली गोष्ट आहे ना मग,, हा.
आणि, सायकल वगैरे चालवणं. असं, म्हणजे मी अदलून, बदलून करते सगळं,, नेहमी. खूपच नाही, एकाच गोष्टीवर बर्डनन नाही, तुझ्या, तुला जे आवडतऽ त्यानुसार कर,, तू तुला आज जे आवडेल ते कर,, पण काहीतरी ऍक्टिव्हिटी,, कर बाबा.
हा हा हा हा
अशी नुसते बसून नकोरावा अभ्यास करत नाही का. कारण की आपण कोरोना काळात बघतो ना कितीतरी डॉक्टर्स वगैरे एवढे चांगले चांगले. मग जे हेल्दी असे हेल्दी वगैरे हे करणारे. ते सुद्धा घ्या कोरोना काळात गे. गेलेले आहेत तर मग मी काय विचार केला अरे अभ्यास तर. कायमचाचे जे एवढे शिकलेले ते पण कोरोना काळात हे झाले.
हो.
मग त्यापेक्षा हेल्थ जास्त महत्वाची,, अभ्यासापेक्षा. हेल्थ चांगली असेलं,, तरच आपण अभ्यास करू ना.
हो,
म्हणून मी जास्त हेल्थ वर लक्ष देते,, एक्सरसाईज, योगा,
हां,,
चार मुलांमध्ये पाठवण, त्यांच माइंड फ्रेश राहण.
हा,
कारण की मुलं आजकाल मोबाईलच खूप खेळतात ते.
हो,
ते मोबाईलच खूप कमी करून टाकलेय मी, देते पण जेऽ अ, जेवढं आहे ना, गरजेपुरत तेवढंच.
हां,
आजकाल खूपच मोबाईल मध्ये वेगवेगळं बघायला भेटत,, मग ते मीऽ सेटिंग मधून चेंज करून टाकलेय.
हा हा, हा ह,, चांगले आहेत ना,, तुमचे विचार चांगले आहेत.
जेवढं, जेवढं करता येईल, शक्य आहे, आपले कर्तव्य करायचे. उद्या नको म्हणायला का ही कुठं कमी पडली, मी एवढ्या अभिमानाने सांगु शकते, का मी जितके मला हुता हुईल तितके माझे कर्तव्य कमी, कमी नाही पडले कुठे, तुम्ही कर त्यांचं शेवटी नशीब त्यांच्या बरोबर.
हो, ते पण आहे.
हा, तुम्ही पण तितकं कष्ट घेतलेच पाहिजे, मी म्हणते.
हा, होय ना.
हम्म, शेवटी मुलांनाही जबाबदारीची जाणीव कळलीच पाहिजे ना, आणि मी ताई तुम्हाला खरं सांगते मी माझ्या मुलाला अगदी अक्षरशः काहीच घेऊन देत नाही लगेचच्या लगेच.
हा हा हा.
साधं ईरेजर असलं ना, तरी पण तीन चार दिवस तू का हरवलं? मी दोन दिवस देतच नाही, त्याची व्हॅल्यू ज जो पर्यंत मुलांना समजत नाही ना.
हा.
तोपर्यंत मी मुलांना देतच नाही, कारण की मग लगेच दुसऱ्या दिवशी हरवुन येणार, आ पण लगेच दिल्यावर, त्याची व्हॅल्यूच समजत नाही ना किंमत.
हो, आमच्यात तसं नाही, आमच्यात ते असं आहे की, आमच्यात मागितलं की, त्याचं पप्पा, पप्पा आहेत ना ते मुलांना दुखवायला बघत नाहीत. आणि त्यामुळे तो जास्तच आगावपणा कर
आता काय होतंय माहितीय का? मुलांच्या आत्महत्या वगैरे, पूर्वीच्या काळी कुठे एवढ्या होत्या हो. आता का वाढलंय? मुलांना जी प पाहिजे ती गोष्ट लगेच मिळती, नाही म्हणण्याची सवयच नाही त्यांना, नाही हा शब्द त्यांच्या कानावर पडतच नाही ना. मग त्यांना नकार पचवणं अवघड जातं. मग तो नकार ह्या छोट्या छोट्या गोष्टींतुन पचवायला शिकलं ना, पुढे जाऊन मग ह्या गोष्टी घडत नाही.
हा, ते पण आहे, होय.
म्हणून मी लगेचच्या लगेच देत नाही, कारण त्या गोष्टीची किंमत कळावी. आणि पुढे जाऊन तुम्हाला पण ते, योग्य आहे.
हा, हा,
च्या साठी पण, का त्यांची मानसिकता, कॅपॅसिटी वाढवाय ची संयम संयम, सहनशीलता ह्या ती सहनशीलता आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच करू शकतो ना.
हो
नाही असं नाही, हौस पुरवत नाही असं नाही, सर्व हौस पुरवते, पण अ वेगवेगळ्या प्रकारे लगेचच्या लगेच नाही. आणि जे गरजेचं आहे तेच.
हा, पित्त पित्तासाठी काय करायचं ताई?
अ पित्तासाठी डाळिंबावलेह मिळतं, डाळिंबाचं ज्यूस ते
हा
प अविपित्त करचूर्ण मिळतं.
हा हा हा
आपलं बाजार, थोडंस घ्यायचं सकाळी त्याच्या बरोबर. मधा बरोबर वगैरे.
हम्म हम्म हम्म हम्म
अविपित्तका चूर्ण म्हणून वटी पण येते ती पण घेऊ शकता.
हा हा हा हा
आणि मेन म्हणजे तुम्ही चहा बंद केला, वेळच्या वेळी जेवण केलं. कोणत्याच गोळ्या औषधांची गरज नाही तुम्ही जर आहार विहार व्यवस्थित घेतला ना.
हा
परत तुरीची डाळ कमी प्रमाणात
हा
ज्या ज्यांने पित्ताचा प्रकोप होतो
मग तुम्ही आता रोज वरण बनवताय ते मुगाच्या डाळीचं वगैरे बनवताय
नाही मी रोज कधी मसूर मुगडाळ एकत्र करते कधी तुरडाळ मुगडाळ एकत्र करते कधी तिन् म्हणजे तीन आठवडाभर असं बदलून बदलून वरण भात करत असते मी त्यांना तीन डाळींच एक वेगवेगळ्या कधी मूग मसूर
करून आमटी बनवते डाळीची हा आणि मुगडाळ आणि तूर डाळ मिक्स करून वरून बनवते
नाही रोज रोज एखादी डाळ गेलीच पाहिजे मुलांच्या आारात प्रोटीन्स वगैरे
हा हा हा हा हा हा
आणि गहू पण चाळायचे नाही जास्त आपल्या त्या गव्हाचा कोंडा असतो ना त्यातून फायबर्स मिळतो मग ते जास्त चालून नाही मी डायरेक्टली वापरते कारण की ते फायबर ते गेलंच पाहिजे पोटात आपल्या
हा
आणि सफरचंद वगैरे म्हंटलं ना ज्यस वगैरे करत नाही कारण कील वगैरे काढली ते फायबर निघून जात सर मग त्यामुळे डायरेक्टली खायला लावते मुलांना
हा हा हा हा हा
बरेचसे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहित असत पण आपल्याला उमज
हा तसच होत सगळं माहिती आहे पण
सगळं करायलाच होत नाही एवढे धावपळ धापळीच्या जीवनाात पण थोडं थोडं
मला तरी ह्यातला तुम्ही ज्या सांगितला शंभर टक्के त्यात अलमोस्ट मला वाटत एक ऐशि ते पंच्या टक्के माहिती म सगळ्या पण मला फक्त करायला काहीच होत नाही असं फक्त मला
आता पावसाळ्या तुम् का मिळता कोॉन मिळत
हा
तर ते पोटासाठी छान असतात पकॉर्न वगैरे डायजेस्टिव्ह सिस्टीम साठी हा ते आणून खायचे भाजायचे
हा हा
किवी किवी मध्ये वि्हटॅमिन सी असत
हा
त्याने प्लेटलेट्स ला पण फायदा होत
तिच असतं ना
हो आवळ्यामध्ये पण आवळा पण चांगला आहे
मी कसं बाळाला आता फिडिंग माझं चालू आहे अजून पण मग आवळा पावडर घ्यायची असं म्हणा लागली वेट लॉस साठी सकाळी कोमट पाण्यातून
तर बाळण बत्तीस प्रे घेतात का शतावरी
शतावरी वगैरे नाही घेतात आता आता म्हणजे आता तो काही लहान नाहीये सोडा आहे मोठा झालाय तो दीड वर्षाचा आहे आता हा
आ तुम्ही फिडिंग पूर्ण बंद केलं पाहिजे
आता एक दोन वर्ष म्हणा लागले त्याला करायचं आणि बंद करायचं म्हणा लागले
नाही ते लाईक त्याला बंदच केलं पाहिजे आता वरच्या आहारावर जास्त भर दिला पाहिजे
हा हा तो नाही जास्त असा वगैरे काही फिडिंग नसत त्याच वरचं खात तो वगैरे खरं थोडं थोडं प्रमाण आहे
हा पण तरी पण काय होत? आपण जर दूध पाजत असलो ना बाळांना ती भुक भूक मोड होते आणि ते त्यांच्या सारखं लक्ष दुधाकडच असतं, आई मला दूध दिन प्यायला
हा ते पण आहे. हो.
या गोष्टीमुळ पण मुलं जेवण करत नाहीत. जो पूरक आहार आहे ना. तो जात नाही मग.
हा हा हा हा. ते पण आहे ना, मी कसा विचार करते? पिशवीचं दूध वगैरे ते के मिक्स असतय. ना म्हणून ते द्यायला बघत नाही, मी पिशवीच दूध वगैरे त्याला आस करते. हा. चालेल चालेल चालेल ताई थँंक यू.
ओके थँक यू.
हा.